गाडी आली थांब की एल... फिराय लागालंय गाडी आली थांब. बोला.... होय जेवण कि कारण काय आपण काय नसते खाली बिल्डिंग ला यायच फिरायला हा फिरत बसायचं होत जरा वेळ जायचं व घरात पण रखरख करतय चल राऊंड मारूयात जायचं ग राऊंड मारायला.. चला वहिनी, चल मग चलो कालच्या सारखं राऊंड मारू आपलं चल हम्म झोपत नाही दमतय म खाली.... खेळ कि नाही गप पडतेय... लई त्रास होत नाही ना. ये तिथंच थांब. हा गाडी घेऊनच फीरते त्यांनी बिल्डींग ला दहा-बारा राऊंड मारतय ह नाही दहा-बारा राऊंड मारते रोज आज
लवकर झोपत नाही वाटत म्हटलं
झोप आता कुठे रात्री च झोप....... पहिलं तर रात्र रात्र बसवलं त्यानी मला..... कमीत कमी दीड वर्ष रा रात्रभर मी झोपले नाही आहे दिवस-रात्र दर एक तासाला उठून रडायचं...... नुसतं मांडी हलवायची. येे
म्हणूनच तुम्हाला सोडू वाटत नाही ओ कुठ.
डिलिव्हरी कसलीच माझ्या अंगाला लागली.... रात्र दिवस मांडी हलवायची म्हणजे लय त्रास झाला दिवस रात..... नुसतं मांडी हलवायचं... आता कुठं मला वाटतं सहा महिने झाले असतील मी रात्रीची झोपत असेल नाही तर रात्री असं उठायचं. एक एक तासाला माडी हलवत बसेच......
तेच की म्हणून, म्हणून म्हणतोय तुम्हाला त्याला असं अजिबात सोडू वाटत नाही ओ. आमची मुलं नाही शेवटी काय
अ मी अक्षरशः मला वाटतं मागच्या अ ऑगस्टमध्ये तर दवाखान्यात नेलत तो झोपत नाही म्हणून... चल इकडं जाऊ...... हा. डॉक्टरना विचारला गेलते की का झोपत नाही हा काय औषध आहे का सांगा याला म्हणून
मग
डॉक्टर म्हणे हेला का ही औषध उपसतोय. त्याला काही करू शकत नाही आहे असे सांभाळलय.
तेच की छानछान आहे ना त्यामुळे असेल
असुदे घ्या का ऍक्टिव्ह असतात छान-छान पो
कसलं मोज आर्धा तास झोप हम्म
हूं हूं हूं हूं अरे खाऊन पण झोपली की पोरं कशी सांगाय लागतय ओ
लागत नाहीती तसच कडकडं अंगाला खातय पण अंगाला लागत नाही त्याच्या
होय काय तेच की तो असा लय थीरथीरा हाय ना त्यामुळ म्हणून अंगाला लागत नाय तेच की जरास शांत असली की पोरं
हा हा थांबा वहिनी पायान ढकलत जाते पुढं
पण आता काय नाही. आता समजतय भूक लागले म्हणतोय आपल आपलं आपलं मागून घेऊन जेऊन निवांत असतय हे खायचं नाही म्हटलं तर नाही होय म्हणजे सांगितलं की ऐकतात असं काय एवढं हे करत नाय.
त्याच तस बाकीच आहे खायचं, प्यायचं काय लोड नाही पण की
पण झोपच नाय.
झोप नाही येत. लय चालायला तर तुम्हाला सांगते दोन वर्षांनी चाललाय तो लय घाबरले होते मी ते सहासहा दवाखाने केले त्याला का चालत प्रेम
होय बोलतोय सगळं.
हा बोलायला लागले पण दोन वर्षांनी चालला तो.
हम हम्म नाही एकेकांची ऍक्टिव्हटी जरा वेळ अस
आतिच लेट असं डी घालून घसरत होतो तो पुढं
माझा मुलगा अडीच वर्षाने बोललाय चालाय शिकलाय एक वर्षात.
उभं केलं की पाय दुमडायचा. मी केवढ्या मोठया-मोठ्या डॉक्टरांकडे नेऊन दाखवलंय त्याला. घाबरून मग दोन वर्षाचा झाला चालतच नव्हंत त्याने
हम् हम् हम् हम् काहीतर ऍक्टिव्हीटी लेट असतात खरं
चला मग ते आठ दिवस आम्ही
आता पळून मग पाठीमाग लागून बास होत असल?
आता आज वाटत ते घसरत होत ते बर होत
तेच सांगालागलोय लहान असताना एक मोठ झाल्यावर एक
असं किती जण तर काय काय म्हणत होते चालणारच नाही अपंगच होईल?
हम्म
घाबरत पण अचानकच नव्या दिवशी तेजतो उठून चालायला लागला पण दोन वर्ष पावणे दोन वर्षाला पावणे दोन वर्षाला चालला तो निवांत त्याच दात पण त्याला वर्षात वरशेच्या बड्डेच्या आधी दहा दिवस आलेत
म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी त्याच्या लवकर झाल्या ओ फक्त चालायचं तेवढं लेट झालं
पण उशिराच आलेत त्याला एक वर्षाला दहा दिवस कमी असताना एकदम चार आले
आमचं तस सेम बोलण्याच्या बाबतीत तेच झालेलं त्याच्या बरोबरची सगळी मुलं वर्ष झालं बोलत होती त्याच्या बरोबरची सगळी मुलं वर्ष झालं बोलत होतीत आणि आमचा काहीच बोलत नव्हता अडीच वर्ष झाल्यानंतर बोलाय शिकला हा आमचा स्कूल मध्ये अंगणवाडीत नेऊन बसवल्यावर अस
चालायचंच लै ताप दिला
आणि अजून पण बोबडं बोलतोय अहो इतकं हसू येतंय हं हं हं होय कुठं म्हणायला येत नाही कुठं असं म्हणायला येत नाही शब्द थ ल उच्चार कराय तत म्हणतोय
आम्हाला पण सांगायची सगळे पण भीती वाटती पण आता नाही कळलयं आत्ता काय नसतयं
आम्ही पण सगळं दाखवलं होमिओपॅथिक दाखवलं आयुर्वेदिक
आम्ही इथ सिटीत दोन डॉ दाखवलं गावाकडे दाखवलं कोल्हापूरला दाखवलं
होय तस लोक सांगल तस मग मन राहत नाही हो ते करून बघूया हे करून बघूया असंच होतंय ना ते होय ग य
ते तेव्हा वाटत असते नंतर काय नसते
तेच की तेव्हा तसं वाटत असते हिनी सांगितलं चला हिकड जाऊया त्यांनी सांगितलं तिकडं दाखूया मन राहत नाही होय ते कराय जेव्हा घडयचं तेव्हाच घडून येते शेवटी.
आणि मेन म्हणजे ते अनुवंशिक असतं. आता माझे केस मध्ये मी स्वतः सिलेक्ट चाललेली माझी आई म्हणते तू अडीच वर्षांनी चाललेली आता हे अनुवंशिक असतं आता बोलण्याचा पण सर्टिफिकेट कोणाच तरी लेट प्रोसेस असणार रे असं एक रे-रेलेट कस कस
त्याच्या पप्पा तर सारखे आजारे असायचे ते पण तसच होय नाही तो सेम त्यांच्या पप्पा वाणी सारखं म्हणजे सासुबाई वगैरे म्हणतात ना तू तर कुठे स्ट्रॉंग होता सरकार आजारी तसेच ते पोरगं पण प्रत्येक महिन्याला आजारी पडायचं आता तर शाळेला घातल्यापासून चार वर्ष कम्पलेट झाल्यापासून मग, आम्ही तर महिन्याला मंथएंडिंग आला हा आजारी पडलाच आणि सण बघून आजारी पडायचा
आ आमचा तर लय कौतुक आहे गावाकडे इथे हात लावून देत नाही कुणाला फक्त आई जीव वैतागून सोडायचा अजून तसंच तिथं य कोणाला नाही हात लावून देत फक्त आपणच एका दृष्टीने चांगलय. एकादशीचा चांगला आहे पण कधी -कधी अरे पाणी येते ना तिथं थांबा अजून
नाही तर आजकालची कुठे पोरं एवढी आई
फिरवायची पुढे जाते कधी पायाने ढकलून ढकलून सोसायटीचा झाडू मारत बसले खाडखाड टाक टाक त्याचे ते सहा मित्र सहा जणांना सेमच गाड्या येत ते असेच फिरतो संध्याकाळच्या जेवल्यावर
होय फ्रेंड सर्कल भरपूर आहे किं, मग
लय येत होते सोसायटीत भरपूर सेम टाइमिंग ला खाली येतो बोलत खरंच
हु, हु मग बरोबर आहे की मुलांना तर कुठे वर जाऊ वाटत मंग खेळायला मुलांना तर कशाला जाऊ वाटतय मग झोप व्हय बरोबर
नाही मग असं तिकडच वेगळं पडतय ना, त्याला सवय म्हणजे तिकड राहिलो असतो तर त्या पोरांची सवय लागली असती.
होय बरोबर आहे की, लहान मुलासनी लहान मुलंच पाहिजेत.
म्हणजे काय राहतो तिकड पण, गावाकड पण? पण ते कसंय ते त्याच्या त्याच्या म्हणजे थोडं डिस्टन्स असणार. ते वेगळ्याच आता रोजच्या आहे जाऊन दुसरीकड म्हणलं की नाही होत. नाही जात तो, हा आणि ते कस गार्डन आहे खेळायला घस घसरगुंडी, झोका सगळं आहे म्हणजे बिल्डिंगच्या खाली आलं की आमच्या सोसायटीत सगळी खेळणी खेळाल्यात. तस आपलं स्वतःच सेपरेट बंगल्यामध्ये कुठ अस म गावाकडे बंगला असल्यामुळ तिथं काय नाहीये तसं म्हणून त्याला करमत पळ इकडे जाऊयात, पहिली चल इकड जाऊयात. अगं पोरांची
तिकड चला
पोरांकड जाऊयात. बरं चल ए चल माऊ इकड हां गोल गोल फिरायला लागलं तसं राऊंड मारायला ना?
जेवलेलं जिरतय आता.
होय रोज जिरतय? दोन दिवस झाल आता मी सकाळी राऊंडला आलेच नाही.
ते तोपर्यंत जिरतय म्हणा.
होय त्याचं पण जिरतय, माझं पण जिरतय. आता दोन दिवस झाले सकाळच वाॅक ला गेल्याच ना
मग?
उन्हामुळ गेलोच नाही, आज पण गेले नाही सकाळी.
होय काय?
होईचना झालंय आता कंटाळा आलाय.
मी चालल्या आता थोडा एकदा जावु वा की अस मग दोन दिवस गेल नाही की पुढ चार दिवस जाऊ वाटत नाही मग, असं होतय. होय, आम्ही पण तिघी जणी जातोय. एकटी नाही म्हटली की नाही राहिलेल्या दोघी पण मग राहूत
जाऊदे झोका बांधतोय.
म मध्ये नाही
ए मी का गाडी सोडून का पळून गेलास.
थोडंफार तर असणा जाऊन फक्त याय नॉमीनल तरी नाही काय म्हणायचं
पाहिजे मला मिेटत म म्हणजे पुर असते पटे हो तसेच होते पण एक माज की मग सकाळी पहाटे फिरवायला गेला की पोरं नसत्यात सारखं मागा लागत बघ बघ बघ सग
होय तेच की आपल्याला पण जरा वेळ पाहिजे ना.
वहिनी तुम्हांला हाक मारालय य य. ये पडशील की माकडा अव्वा जयड्या झाडावर चडलाय जय कार आहे कोणाच तर खाली त्यां पकड ना पडशील खरंच नाही मज जायची प आमच्यात ना आम्ही चुलत सहा धीर आहेत सगळ्यांचे लेकर मोठे आहेत कोण कॉलेजलाय कोण इंजिनिअरिंगला माझे एकच माझे पोरगा दुसऱ्या धीराचं एकच लहान आहे. बाकी ह्याच्या सग एक तर भाऊ याचा जॉब लागलाय. एक बहिन इंजिरीिंगलाय
तुमचा एकटाच लहान आहे म्हणा.
माझा निकाल अजुन घावायचाय काय आता ही मोठ बघ झाडावर चडलं पटल पटल जे कितपत पडल
तर काय चालत ठीक आहे बर बर बघा त्याच्याकड हा ठीक ठिवू काय ह हा